हॅलो. होतोयऽऽ कॉल.
हम्म.
मग अस म्हणजे सारीका लावाल ती तवा झालं नवतं काय?
होय नाही,, ला झालं नव्हतं.
मग तिच टास्क पूर्ण झाले असतील ग मणून लागत नसतील.
काय माईत.
हम्. बरं कि मंग मो करून खाल्लाऽऽ
काय?
मोमोज वगैरे बरं करून खाल्ल्यास.
मग काय बय अगोऽऽ काल लय खाऊ वाटलऽऽ काल मोमोज.
ह, हा,
आणि मग मला चालना मनुनऽऽ मम्मी मला लेक खातो करून.
आणि मग तू शेजवाान चटणी वगैरे कशी बनवलीस घरी?
नाही ते मी करणार होतो माझी बण म्हणली नाही करू नकोस. अं आणूया बाहेरन म्हणलं.
हा हं हं चांगली त जशी लोकल असतात तशी होती का? आपण जशी ठेल्यावर वगैरे खातातो तशी होती गं?
अं हं म्हणजे छान होती म्हणजे ला चालतं म्हणजे असं तुच्या कागालते असं.
आपण पाक म्हणजे आपण हेचं खाते बघा आपण ते फुडी जवाल्या जाऊन खाते ते बघ त्यांचं तशी होती काय? आपण ती
जरा तीखट होती फक्त. त्यांची खडं गोड असते ना.
हा नाही नाही तिकटच असत म्हणजे चायनीजवाल्यांची बघ. तिकटच असते तशी होते का तिकट?
हा हा तशी तशी तशीच.
आज मी पण बनवलंय स्नॅप बघितलीस की नाही? मग आज रोटी बन आलो, परत बिर्याणी बनवलो, परत आणि वेगळ्या पद् इथ तू जरा चिकन ट्राय केलं म्हणजे काजू वगैरे घालून असं हा मस्त झालं. होय, स्नॅप पाटवलंय बग, स्नॅप.
बरोबर बघतो फक्त.
मस्त एकदम, काय? करू बसलो, काय करणार आहे मी आता?
ये काय जेवयला मग?
कि गं ये.
संध्या दिदी पण स्नॅप टाकल्यावर मला म्हणाल्या, मला ग मला पण पाहिजे म्हटले म्हटलं की खायला आवडलं कधी पणं कधी येऊ विचारली. कधी पण, आपण पण खाऊया म्हंटल.
रेंज मध्ये जा कि, रेंज मधे.
हॅलो. हम्म.
रेंज मध्ये राहून बोल म्हणजे, तुझं ते कथ्थक तुझं झालं काय डान्सचे हे होते ना? ते काहीतरी मधी म्हणत होते परीक्षा वगैरे काय?
झाले की कधीच झाले ते.
मग त्यात म रिझल्ट तेव्हाच लागतोय काय?
झाला की लागला माग मागच्या महिन्यातच लागला.
म्हणजे काय रिझल्ट म्हणजे काय असते? नेमकं रिझल्ट लागत म्हणजे काय? नंबरवरअसतात वगैरे. म्हणजे पहिला नंबर दुसरा नंबर असं नंबर असते आपल्यासखं, काय वेगळंय असं
हा पहि म्हणजे पहिला नंबर तेन काढत नाहीत तसं अं काय म्हणत्यात त्याला? अं म्हणजे फर्स्ट वगैरे असं नाही काढत, तुला कस सांगू आता? अं काय असं आलेय का?
रेंज मधे जा काहीच असं कटकट व्हायला लागलय म्हून हा हा बोल.
तेला काय म्हणत्यात ग अं अं
श्रेणी वगैरे आसं काय काय?
तेला अगं तो शब्द मला का आठवेना?
बरं ठीक हाय ठीक हाय हा.
हम्म आसू दे हा स म्हंजे काय म्हणत्यात तेला आता मला शब्द आठवना तो
हा म ती स्पर्धा
म सेकेंड, फर्स्ट अस येतंय.
हा हा हा मग ते कुठं होती?
बाळकृष्ण बुवा महितीय?
इ इथतंच होती काय इचलकरंजीत? हा हा हा मग पहिल्यांदा गेलतो तसं बाहेर परीक्षा द्यायला काय अजून जात हो गेलेली आहेस तसं म्हणजे
झाली की आता सातवी परीक्षा लागली बा
सातवी. पहिली कुट् म्हणजे म्हणजे किती स परीक्षा असतात हेच्यात अश एकूण सातं म आता तू आता शेवटची सात वी देणार काय म्हणजे ही आता सावी होती काय?
हा सावी दिली. आता सातवी देणाराय.
हा.
सााताराज लागलंय कसं कसं काय काय करायचं?
हा हा हा म आत् ता समज आता हे सात पूर्ण केलं तर काय होते म्हणजे नेम
म पुुढं आजून शि शिकणार असलीस तर कथ्थक मध्ये तर ह एम ए कराय लागतय.
एम ए कथ्थकमधे पण एम ए असतय?
हो हो
बर
आणि मग केल्यानंतर न जर तुम्हाला डान्स वगैरे काढायच तर तिथं डिग्री पास लागत्या तेला हा
ह्याला पण डिग्री असत्या डान्स ला पण डिग्री असत्या बाई मी पहिल्यांदाच ऐकालोय हे
हो कथ्थक मध्ये खूप असतं बाळ
होय
ह
चांगल हाय म्हणजे आम्हाला माहित नाही ना अगं कथ्थक च वगैरे जरा कथ्थक च
का शिकणार रेस
कथ्थक नाही ग इथ आपल्याला साधी डान्स येत नाहित आणि कथ्थ क कुठ शिकायला जातीस
होय होय ते बोललाय तुला
हम्मम्म
ते काय आधीपासूनच म्हणजे डान्सर हाय गं त्यामुळ तिला जमलं आम्हाला कुठं जमणार हाय
हो ते तर आहेच
मग खरं प्रयत्न केल तर हुईल पण सोड
बरोबर हाय
अजू जरी केलं तरी पणं होईल माझ्याकडून असं नाहीं की काय होणारच नाहीं पणं तसं करायला पाहिजेत ना ग मी पणं यायला पाहिजेत
हा आले लेग्युलर त्याला जॉईन करायला लागते म्हणजे असं
हम् रोज यांयला लागनार
दरर आठवड्यातून तीनं दिवस असला तर तीनं दिवस यायलाच लागणारं असं एका दुसर्यां दिवस म्हणजे कधीतरी अशी महिन्याभरात तर दोन वेळस सुट्टी घेतलीं तर चालते ते पणं असं सारखं सारखं नाहीं बाप
हा हा तू तू तर किती चुक म्हणजे किती सुट्ट्या घेटल्यास
हा ना युथच्या वेळीं किती घेतलं लोकं
तेच कीया मंग त्यांचा परिणाम म्हणजे आ कांहीतरी मिस होत असेल की का तुला सगळं शिकव लागतात आणि त्यातलं तुला सगळं परफेक्ट आहे ति
हा आहे की परफेक्ट आहेय माझं फक्तच ह संत कराला लागते मला फिनिशिंग घ्यायला लागत्या
हा हा हा हा
त्या दिवशी काय हवंय त्यासण
कारला
त्या दिवशी आठवत नाहीं कां असं
म्हणजे जेंव्हा प्रॅक्टिस करतों तेंव्हा
केवास त झाली भाई
आता येता
मी हे करायला पाहिजे होतं अजून हे बाकी होतं हे करायलाच पाहिजे होतंय असं
हा हा हा मंग अर्जुन काय
काय नाहीं ग जेवलीस जेवल्यासं तूम्ही
जेवलो की मी
जेवलीच लवकर जेवलीच म
हो आज ते रोटी बिटी केलती ना त्यामुळे जरा भूक लागली त्यामुळ खाऊन टाकलं
आणि कॉफीच स्नॅक्स ते एवढ्या टाकतात होय
कॉफी नव्हती ती
त्या साठी बोरं मिंट
तुम्ही पणं काय बोरं मिटा
अ
ते तुम्हीं पणं काय बोरं मिटा हाईट वाढवा
येथे हाईट वाढवण्यासाठी नाहीं आहे शक्ती वाढवण्यासाठी नाही काय गरज नाहीं आम्हाला शक्तींची
ह
तुला गरज आहे
हा रेकॉर्डिंग हो त ते कॉल.
हम् हम् हो काय
मंग अजून काय कुठं फिरायला गेलेलीस की नाहीं
नाही बाई कशाला जाऊं आता कुठं जाऊं फिरायला त्रास सुरू झाल्यात
क्लासला गेलतीस की नाही मग मॅडम काय बोलली की नाही
नाही ये तेच कि आता सोमवारपासन जाणार आहे क्लासला मी नाहीतर बघणार हो का
अ सारखं सारखं चुकवणार ते किती होणार ते
हम्म ह
ह
जेवणात काय काय किस म्हटलेस तू
रोटी
ह
परत बिर्याणी
हम्म बिर्याणी केल्यावर रोटी कशा आला ग
बिर्याणी केल तर मलाटी आणि भाजी खाऊ वाटल त ग चिकनची गिरवी म मस्त बकीि छ अशी दही वगैरे घालून छान केलतो त्यामुळे मला ते खाऊ वाट आलत करून टाकलो मी
हा हा हा
ह आता दहा मिनिटं व्हायला आल्यात तू करतेस काय मला कॉल म्हणजे दहा मिनिट बरोबर झाल्यानंतर न
हा चालतंय
तुला येईल ना का वयला
नाही मला येत करायल
तिथे नंबर फक्त टाक माझा आणि कॉलिंग म्हणजे येते कॉल करा मला तू कर मला
म्हणजे हे करायचच असत हे कॉल अस म्हणजे तू केल्यानंतर मी करणारच
हो असं काही नाहीये जर सलग मी पाच केलो तरी पण चालते तू जरी केलीस तरी चालते असं काही नाहीे किमीच कराव असं
ठीक आहे ठीक आहे
तू करतेस ना
बघतो कारण की जेवाला बोलवाल्या
बरं ठीक आहे मग झालं की तुम्हाला साधा कॉल कर मी करतो ना तर उद्या बोलूया मग
हा उद्या बोलूया
हा ठीक आहे चलते बाय
बाय
हम्